हॅलो, बोला ताई.
हा येतोय ना आता आवाज?
पण तुमचा का आवाज कट होतोय मध्ये मध्ये.
हो का? हा आता?
आता येतय बोला.
हा बोला, अम ठीक आहे आपण हाच विषय आईवडलांचा विषय, कंटिन्यू करूयात. हा हा. हा म्हणजे तेच म्हणाले होते की, आपल्याला भावनिक आधार पण ना आईच देते. म्हणजे आपण किती संकटात असेल तर, किंवा तिथ चूक आहे आपली किंवा बरोबर आहात. आपण ते बघत नाहीये आणि चूक जरी असेल तरी सगळ्यां सोबत जरा हे नाही आपल्याला सांगते, की हे चुकलंय तुझ किंवा हे परत हा आणि घराचा सर्वात मोठा टाका ना ती आईच असते. घराला घर पण मिळून देण्याचा हा परत घर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाची काळजी हे, आईचं करत असत्या. म्हणजे त्यांनला
घराचा मेन कना म्हणजे आई एक स्त्रीच असते.
हा, म्हणजे स्वयंपाक बनवण्यापासून पण त्यांचे सगळे काम करण्यापर्यंत आणि न तक्रार करता ते सगळं काम करते. परत व- वडिलांचं पण तसच आहे आप पण एक वडील कस कुटुंबाचा मुख्य भाग असतात, आधारस्तंभ असतात ते सगळ्या मुलांची काळजी घेण्यामध्ये. ते मुलांना बाहेरच्या संकटापासून वाचवतात सुरक्षित ठेवतात. परत ते- सगळ सगळे नीट रहावेत म्हणून ते कस परिश्रम घेत म्हणजे, श्रम करतात. कष्ट करतात ते. नई स्वतःच्या गरजा आणि सुखांचा त्याग करतात. म्हणजे स्वतःला काही नसेल तर चालेल, पण मुलांना सगळं मिळालं पाहिजे. त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांचं भविष्याच विचार करतात. असा विचार करून ते खूप सारे कष्ट करतात. परत आणि दोन्ही पण असं मे -म्हणजे प्रेम आणि शिस्त त्याचा संयम बाळगून आणि जास्त कष्ट करुन आपण बघतो जे मुलं कसं, आईना घाबरत नाहीत. पण व डिलांना घाबरतात थोडसं. हं हं आणि कठीण प्रसंगामध्ये आपल्याना वडीलच आठवतात. जस लहान लहान गोष्टीमध्ये ह लहान लहान गोष्टीमध्ये आपण आई आई आठवते. हं
हो आणि मोठ्या काय असल वडलां शेवटी वडिलांचे काय होतच नाही, वडील पाहिजेलच.
म्हणजे एकंदरीत कसं त्यांचं शांत पाठबळ असत आपल्या पाठीमाग, म्हणजे वरून जरी कठोर वाटत असले तरी, आतून त्यांच कस प्रेम आस तय मुलानवर. ह, हम्म परत, आई आई आपल्यानला किंवा आई वडील आपल्यानला कस आपल्या मताचा आणि अनुभवाचा आदर करायला शिक होता त्यांचा अनुभव हा त्यांच अनुभव आपल्याला सांगतात कि आम्ही आमच्य लाईफ मध्ये असं गेलं तस के पण त्यां आपल्यावर ते लादत नाहीत कि ते तुम्ही हेच करा असं नाही म्हणजे ते मुलांच्या धोकानमधून ठीक आहे तुम्हाला सांगितलं ऐयला येत नसेल तर ठीक हाय तुम्ही तुमच्या ह्याच्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस अनुभव येतील त्यावेळेस आम्ही वाटो म्हणजे त्या त्यावेळेस आपल्याला समजते की हा आपले आईवडील मी सांगत होते
हम्
ते आपल्या चांगल्यासाठी सांगत होते चागल्यासाठी सांगत असतात त्यावेळेस आपल्याला समजत नसते की ते आपल्या चांगल्या साठी सांगत असताना
सांगलं तसं बरोबर आता तेव्हा आपल्याला नाही का आपल्याला आयुष्यात काहीतरी मो अडचणी येतात तेव्हा आपल्या आठवत पच्चाताप होतो की अरे आपले आईवडीलड सांगत होते आपण ऐकलं नाही आपण सगळ्यात मोठी चूक केली आहे हे ते नव तेव्हा कळत पण तेव्हा वेळ गेलेली असते ते आपण आई वडलांचं म्हणजे आ आताच्या मुलांना पण आपण सांगतो ना अे ऐका रे ऐका आम्ही आता सांगतोय म्हणजे कधी कधी म्हणजे काही आपल्याला मार त्यानंतर आई लहान अससानं म्हणजे आई आपल्याला वाक्य बोलते की जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल
हो हो बोलतात
आठ हे आत्ता आठवत अरे खरंच आता मी माझ्या मुलांना मुलीला ओरडते किं मुलांना ओरडतो तेव्हा मी सुद्धा माझ्या मुलीला बोलतीया जेव्हा तू आई होशील ना माझ्या जागी तू येशील ना तेव्हा तुला कळेल कि काय त्रास होतो काय भोगतो आम्ही
आणि खरं हे असं होत
हम हो ना म्हणजे त्यांनला त्यांना पण तस त्यांच्या पण आईन सांगितलेलं असतें त्यावेळे त्यां पण ऐकले असं मला आमच्या मुंबईतच म्हणायची ह्ह की आम्ही ऐकलं नाही तर आम्ही सांगतो तुम्हाला तर तुम्ही ऐका नंतर ना तुम्हाला समजेल त्यावेळेस आम्ही असू नसू त्यावेळेस वेगळ लेली असते तर आपण नाहीत ऐकत त्यांचं त्यावेळे तेवढं एवढे जीव तडून सांगत ना तरी पण आपण ऐकत नाही ज्यावेेळेस आपल्याला तसा प्रसंग असं उभं राहतो किंवा आपण त्या त्या गोष्टीतून जात असो त्यावेेळेस मग हा ठीक आहे मम्मी मनात होते आई मनात होती तेच बर बर होत आपण नाही ऐकलं ह हो ना
पण आपण ऐकायला पाहिजे ती वेळ असते त्या वेळेत आपण सगळ्या गोष्टी एक्सटेप करायला पाहिजे पण त्या आपण ऐकत नाही आणि नको ते आपलं होऊन जात
आणि आई वडिलांचा. चग संकार दिले अस आणि आई वडलांची ज शिकवण असते ती आपण आपण म्हणजे आपण मुली. स्या गोष्टी करतो ब सास पण ज आपल्या आईसारख. प्रेम दिलं तर सासू सुनमध्ये पण भांडण होणार नाही.
अ पण असं होत नाही स साकतिक स कु. म्हणजे क सासरी गेल्यानंतर.
म्हणजे मण ना सासू कधी आई होऊ शकत नाही नाही घेऊ शकत नाही सासू आई होऊ शकत नाही आणि मुलगी होऊ शकत नाही पण जरी सुनेनी प्रयत्न केला. सासूवीिक प्रयत्न करायला हरकत नाही कारण की आताच बघा कल्चर खूप. झा आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्या म्हणजे सू आता वाटतच नाही. ते सासूस मैत्रीणी मैत्रीणी अशा वयात वाटतात म मला असं वाटतं की जर एकत्र रायलाच. छान एकत्र फॅमिलीमध्ये राहून जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तर किती चांगले हा का नाही विचार करत.
हा. हो ना म्हणजे कसं अ आईची जागा तस काय शक्यता कोण घेऊ शकत नाय आणि सासू सुनेमध्ये असं आई मुलींच नातं निर्माण काय असलं तर म्हणजे दोन्हीकून प्रयत्न करायच नाय अस एक एक हुनच प्रयत्न होत असेल तर मग ते नाय होणार ना तस.
बरोबर.
हा. आणि अस म्हणजे किंवा दिखाव्याच्या ह्याच्यामध्ये पण तसं थोडं थोडं कुठेतरी दिसतय की सासूआईसारखं वाग ते वगैरे पण ते असं नाई नाई. घेऊ शकत म्हणजे माझ तर मत असं आहे की आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हा
कोणीच नाही हा म्हणजे आज कारण मी असं रील्स वगैरे म्हणा के म असं इंटरनेट वर बघ ते थोडं की सासू असं की की सासू माझी आई सारखे सासवा म्हणतात की तू पण माझ्या मुलीसारखी. पण ते मला ते असं कुठ तरी जाणवतंय की हूं की हे दिखाव्यासाठी असेल किंवा असं म्हणजे आजकाल आजकाल कस दिखावाचं जास्त आहे ना. हम्म असं हम्म पाटीमाग हा पाठीमागे जीवन अस ऍक्च्युअल जीवन वेळं असतं आणि दिखाव्याचं जीवन वेगळं असतय. त्यामुळे म्हणजे अस असेल कुठेतरी असू शकतय की खरंच. आई वडील असू शकतात. म्हणजे अस घेऊ शकतात. पण ते जागा खूप कमी आहे. क्वचित एक ठिकाणी एखादा पर्सेंट. शंभर पैकी अस असं मला तर वाटत असं.
बरोबर ये. आपण आपल्या मुलांना जे शिकवू जे सांगू त्यांनी ते गोष्टी समजल्या पाहिजे. त्यांना पण कळलं पाहिजे आपले आपल्या आईवडील चांगल्यासाठीच आपलं सांगतायत चांगल्यासाठीच बोलतायत तर त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे. आपण आई वडिलाचं ऐकललं नाही तर आज असं काही गोष्टी चुकीच्या घडल्यात काही गोष्टी चांगल्या बी घडल्यात. त मुलांनाही ऐकलं पाहिजे एवढं मला पण कळतं.
हो नं आणि ज्या अस मुलांना का आईवडलांच प्रेम मिलतंय का टी जरा मला अस पण जाणवते म्हणजे मानसिकदृष्ट्या ते चांगले असत्यात म्हणजे थोडस त्यांच्या आत्मविश्वास अस त की आपण काही जर केलं आपल्या पाठीशी आई वडील आहेचं तेचं थोडंसं. समजूदार असतात.
काही जे अनाथ मुलं आहेत ना आईवडीलांचा प्रेम मिळत नाय. ते किती हे होत अस आई वडिलांसाठी की यार आई वडील नाहीयेत. त्यांना फॅमिली नाही या कसे जगत असतील वाटतं ना त्यांच सुद्धा की आई वडील असल्यावर काय असतं आणि आई वडील अससण्यावर काय असतं की दुनिया ही गोष्ट कळते ना आपल्याला
ते जबाबदार असतात असं लहानपणापासून असं वाटतं की ते मॅच्युर मॅच्युर आहेत हा आणि जरला आवडेल असतील ते कसं म्हणज म्हणजे एकदम निवांत असतेेत असं बेफिकर राहत्यातत ह आणि अ ध मुलं कस आई वडील नसतात त्यांना कस स्वतःच्या गोष्टी सगळ स्वतःपासून कराव्या लागतात अस थोडस मेच्युअर पण अस त्यांच्यामध्ये हम्म
खरं आई वडील असणं हे वेगळं आणि त्यांच्या आई आईच्या आई वडील नाहीयेत ते
ह खूप म्हणजे संघर्षाचं लाइफ आहे ना त्यांच
संघर्षाच आपण तुम्हाला माहितीय आपली साधी डिलिव्हरी अस मुलीची तर त्या आईची कळकळ असते आई तवा हे असतं. अरे काय झालं बाळा कस त्रास होतोय का? म ती रात्रभर आपल्या उशीपाशी बसणार. हे करणार ते करणार. कंबर चोळनार सॉरी अशा अशा सगळ्या गोष्टी अशा किती तरी गोष्टी आपलीकडे आई करते. डिलिव्हरी झाली, आपल्या मुलीची डिलिव्हरी झाली तर तिला मेथीचे लाडू दे. हे दे, ते दे नाही का?
हो ना ओके. ते लहान म्हणजे ते तिला माहिती झाल्यापासूनच ते पहिल्या महिन्या तिची तयारी अस
का तयारी असते. हा ते बाळाला टोपलं, बिपल झोप दुबतं बिबटं सगळं सगळं हे सगळं आईची पूर्ण तयारी असते. म्हणजे म्हणतात ना मग आई सार म्हणजे आई हे स्वर्ग पणहे. सगळ्या गोष्टी आई सगळ्या गोष्टी फिरून आपल्या आईकडेच येतात. आपण रडत रडत खूप मोठं काही झालं रात्री अपरात्री तर डायरेक्ट तिला फोन लावतो. किंवा आई असं झालंय, तसं झालंय काय करू. आपण हक्काने ते सांगू शकतो. असं दुसरं कोणालाच सांगू शकत नाही. म्हणजे लाईफ मध्ये किती
हम्म.
लाईफ मध्ये किती मित्र मैत्रिणी असो तरी पण.
हो ना. कसं दुसऱ्याला सगायचं म्हणजे आपल्या अगोदर विचार करावा लागतो की कराव का नको, सांगाव का नाही. हे दुसऱ्याला पण त्यांना सांगू शकतो की असं आह
बरोबर आणि गरजेचे म्हणजे आहेत की आई हा आई आहे तोपर्यंत आपलं सगळं ज्या वेळेस ती नसेल ना. कि आपल्याला माहितीय की आपल्याला आपलं या पुुढे आपलं काहीच नाही म्हणजे आता माझ्या मैत्रिणीची पण आई वारली ना की आज दहा महिने झाले अशी रडती ना प्रत्येक एक दिवस तिथं जात नाही कि ती स्टेटस ठेवत नाही काय नाही का आज सहा महिने झाले तिला काय त्रास होत ना मी समोरून बघते.
हो ना कसं म्हणजे गेल्यानंतर ना त्याची कदर होती आणि तिला प्रत्येक, प्रत्येक म्हणजे असं प्रत्येक ह्याच्यामध्ये वेळेमध्ये किंवा छोट्या छोट्या गोष्टीमधून तिला ते आठवत राहतं ना.
आठवत राहत हो.
तसं ना विसरण्याच हे आहे ते कुठल्या पण टप्प्यावर अगदी आपण असं मरणाच्या त्याच्यावर जरी असल. तरी आई आठवते.
आठवते खरच खरच पहिले आपलं चालत. ता लागलं ठेस लागल तरी आपण बोलतो आई ग
हम्म हम्म हो ना
पहिला शब्द आई येतो आप
हम्म
नाही, खरंच छान वाटलं. आज आज फादर्स डे, त्या निमित्ताने आपण ह्या विषयावर बोललो त्या खरंच, चांगलं वाटलं.
हम्म ठीकये तुम्हाला पण बोलून खूप छान वाटलां हा
खूप छान वाटलं, चालेल. चला, ह